हॅलो आवाज येतोय हॅलो आवाज येतोय तुम्हाला माझा हा आवाज येतोय तुम्हाला माझा
हॅलो
हॅलो हा बोलाना
हा आवज येयेतोय ना ताई
हो येतो येतोय माझा येतोय ना तुम्हाला
हा जरा तुटक तुटक येतोय.
कुठ आहे एक मिनिट ह हॅलो
हा आता येतोय बोला.
हा आता ह नमस्कार म्हटलं.
हो.
आज का काय चालू आहे दुपारची वेळ आरामाची अम् शाळा शाळा सुरु झाल्या?
हो शाळा सुरू झाली दहा तारखेपासूनच शाळा सु
बरं म सुटीमध्ये कुठे फिरायला वगैरे गेला असाल का नाही?
हो हो गेलेलो ना आमच्या गावी ल लग्ना एक दोन हो ती अटेंड केली.
अरे वा मस्त यात्रा वगैरे हे आता हे सगळं गावाकडेच राहिलय बरं आता पण ती एक वेगळीच मजा असते यात्रात फिरणं, जत्रेत फिरणं.
हो यात्रेच्या अगोदर पंधरा दिवसापासून ती तयारी चालू असते. घराची साफसफाई कपडे वगैरे घ्यायची. घर सामान वगैरे भरायचं परत यात्रा यात्रेच नियोजन वगैरे कराय लागतं ना
कराव लागत बरोबर बरोबर आणि घरात येणारे पाहुणे वेगळे असतात त्यांचं सगळं बघायचं असत सगळी सोय सगळी झाली पाहिजे असते.
निमंत्रण वगैरे द्यायचे मग ते येतात आधीच दोन दिवस येतात यात्रा झाल्यावर दोन दिवस राहतात चार, पाच दिवस ती यात्रा चालूच असते बघा.
ते हो ना हो ना आणि कसं आपलं हो हो खूप छान वाटतं आणि मुलांना तर खूप आणखीन एक खूपच मजा वाटते त्याच्यामध्ये खर तर यात्रा म्हणजे आणि कसं श एकत्र येतात ना त्यानिमित्ताने आणि भेटतात सगळेजण
हो हो.
आता शहरातल्यांना असं ह्या गोष्टींची मजा काय असं माहितीच नाहीये. अनुभवताच येत नाही या गोष्टी
होत कसं आहे त्यांनी पण वेळ काढून वगैरे आपल्या गावी वगैरे यायला पाहिजे हो. ह्या गोष्टी म्हणजे देवाला ॲक्च्युली यायलाच पाहिजे वर्षात एकदा तुम्हाला पण समजेल ना आपल्या कशी पद्धत आहे. तात किंवा देवाची कशी पद्धत आहे. कारण आजकालच्या मुलांना त्याची खूप गरज आहे आजकालच्या मुलांना कशा ये ना त्यांना ह्या गावच्या गोष्टी वगैरे काय माहित नाहीत शॉर्टकट मारायला बघतात. जास्तीत जास्त शॉटकट हा त्यांना आता म्हणजे नको असत कि हे चालीरीती, रुढी, परंपरा हे डायरेक्ट ऑन दी स्पॉट त्यांना काय म्हणजे पाहिजे असतं.
बरोबर आहे, त्यांना आपलं म्हणजे आपल्या समाजाच्या काय रूढी आहे, काय परंपरा आहे? काय माहिती नसतं त्यांना. हे कशाला पाहिजे? हे असं केलच पाहिजे का? ह्याच्याने काय होतं? असले असंख्य प्रश्न असतात, नाही केलं तर काय होईल? हे तुमचे असे अ गैरसमज आहे अंधश्रद्धा आहे असंच बोलतात डायरेक्ट.
हा त्यांना गावाला ऍक्च्युली आणायला पाहिजे. त्यांना दाखवायला पाहिजे, गावची लोकं कशी करतात? गाव म्हणजे गावच्या आ आजी पंजी वगैरे म्हणजे कसं माणसांशी पण ओळख कोती मग मोटी होतात, त्यांना पण समजत ना की, हे आप आपले नातेवाईक आहेत किंवा आपण त्यांचं काय मुलांना मुलांना पण जरा समजत ना, आपलं गाव म्हणजे आपण कुठल्या शाळेत कोणत्या शाळेत शिकलो, हा माझा मित्र, ही तुझी आत्या, ही तुझी मावशी, आजकाल कसे सगळ आपापल्या कामात बिझी असता त ना हो. म आस भेटणं वगैरे होत नाही. आणि शकतो मोबाईल वरन, वगेरेच आपण खुशाली वगैरे विचारतो. पहिलं कसं मोबाईल वगैरे नव्हत? ना, त्यामुळे आपण कसं प्रत्यक्ष आस आवर्जून जायचो. हा प्रत्यक्ष भेटायचो, कुणाची तब्येत वगैरे बरी नसते, कोण आजारीे वगैरे असले बोलवायला जायचो, कोण तरी, असेल तर किंवा कोणाचं घर वगैरे नवीन बांधलं असेल तर त्यांच्या घराला भेट द्यायचो. आजकाल कस हाय ना? च कशी आपापल्या कामा धंद्यात वगेरे व्यस्त झालेत? त्यामुळे येन जाण माणसाच बंद झालय ना.
कमी झालंय आणि तसे नाते पण हळूहळू कमीच होत चाललेत.
आणि नात्यांमधली महत्वाची ओढ कमी झाली ओ.
ओढ कमी झालेए, प्रेम नाही. ऱ्हायला, माझं- माझं- माझ -माझं, मी आणि माझं, मी आणि माझ. एवढंच जग राहिलय आता.
प्रत्येकाच तेच झालंय, माझ्याकडे पैसा हायना मला कोणाची गरज नाही.
कोणाची गरज नाही आस नाही स नसत ना ते, बरोबर वेळेवर गरज सगळ्यांना सगळ्यांची लागत असते. गरज मदतपेक्षा ना, प्रेमाचे जे जे चार शब्द असत ना, आधाराचे
हो हो हो.
खूप म्हणजे खूप म अ लवकर आपण बरे होतो. ज्यावेेळेस आपण आजारी वगैरे असतो कोणी बघायला येणं म्हणजे काय ही अशी हे राहि लेली नाहीये की असं नाहीे की आपण बघायला पा प्रथा आहे किंवा काय जायलाच पाहिजे. असं नाही पण तुम्ही आलात, चार शब्द प्रेमाने बोललात की त्याच्याने माणूस ना त्या हेच्याने लवकर बरा होतो.
हां ते भेडी आदा मानसिक आधार हो माणसाला कसे चार प्रेमाचे शब्द भेटली ना ती सगळ्यात मोठी त्याज औषध आहे त्या अ डॉक्टरच्या औषध गोळ्या खाण्यापेक्षा
पेक्षा हां त्याच्याने लवकर बरा हो
आजकाल मुंबई पुण्याला किंवा नोकरी निमित्त बाहेर गेली ना तर त्यांना असं घरचा तो आपल्या घरी आपल्या आई वडील आहे किंवा म्हातारे आजी आजोबा आहेत त्यांना पण ते आम्हाला वेळ नाही आता यायला कामात खूप बिझी मला सु सुट्टी भेटल्यावर मी सुट्टी भेटत नाय. आणि गावचे मग त्यामुळे यात्रा झालंय की त्यामुळे म्हणजे माणसाने वगैरे एकत्र यावं. किंवा मुंबई पुण्याला जी लोक बाहेर किंवा बाहेर गावी असत सर्विसला वगैरे त्यांनी गावालायाव म्हणजे ते कशाच्या तरी निमितताने गावाला येतात येतात ना आपल्या कुटुंबातला वगैरे जर कोणाचं लग्न वगैरे असेल तर आपल्या पण मुलांना वगैरे आपल्याकडे कशी लग्न वगैरे करतात
करतात हो
मुलांना पण समस्त हो आजकाल आणि मुलांना आजकाल किनाही समजवून सांगायला पाहिजे कारण आजकाल निदान आजकाल हे पद्धती वगैरे अस नष्ट व्हायला लागल्यात परत ते आपण शाळा आहे मुलांची मग शाळा बुडेेल तोबरे बुडेेल
दिसत ना सगळं सेम तशाच पद्धती आता सगळीकडे सुरू होतात नाही तसच मोठेपणा दाखवणं फक्त बस
ते काय आपणच जर मुलांच्या पेक्षा जास्तीत जास्त आपणच कारण देत असतो मला सुट्टी नाहीये मुलांची शाळा आहे आम्हाला नाही जमणार जमणार मग आम्ही परत येतो परत सुट्टी भेटल्यावर येतो
हो ना असं करत असतो आणि जात नाही आपण आणि आपण आपल्या कामात बिझी होऊन जातो खर तर काय घरामध्ये न दोघजण म्हणजे नवरा आणि बायको जर जॉबला असतील ना म तिथे खूप हा मोठा प्रॉब्लेम येतो म
आजकाल माणसांच्याकडेच झालं सगळं आहे फक्त एकमेकांना द्यायला वेळ नाहीये
वेळ नाहीये. कुठे कुठे आहे घरातल्या घरातल्या लोकांना सुद्धा वेळ द्यायला वेळ नाहीयेत त्यांच्याकडे. मुलांना पण नाही वेळ द्यायला त्यांना ते फक्त आपलं आपलं करिअर करण्यातच बिझी आहेत
माणसाने एवढ आपल्या जबाब म्हणजे एवढ्या त्याच्या मलूत गरजा वाढलेत ना म्हणजे त्याने एवढे वाढवून घेतलेत ना मला ह्याची गरज आहे मला त्याची गरज हाय हे हाय रे मग माणूस कस पैशच्या मागे धवायला लागलं त्या मुळे तो फेडतच सात ला घरातून जायचं ते रात्री दहा अकराला परत यायचं मुलांची सुद्धा जेव्हा घरातून जातात तेव्हा मुलं झोपलेली असतात घरी जेव्हा परत येतात तेव्हा मुलं झोपलेले असतात आजकाल मुलांना सुद्धा वेळ देत नाहीत लोक एवढे म्हणजे
घरातल्या घरात सुद्धा वेळ देऊ शकत नाहीत
त्यांचं पण बरोबर आहे ऍक्च्युली कमवायला वगैरे पाहिजे महागाई वगैरे एवढे वाढले किंवा मुलांच्या आपल्याच गरजा वगैरे केवढ्या वाढलेत.
वाढून ठेवल्यात. आपण गरजाच पण बरोर आहे म त्या गरजा वाढवल्या काय होत ना आजूबाजूच्या लोकांकडे. हा ही वस्तू आहे का मग आपण तेच्या पेक्षा आणखीन चांगली वस्तू घ्याची म ते त्याच्या माग ते धवत मग तेवढं काम करा तेवढा वेळ सुट्टी कमी घ्या सुट्टी नाही घेतली की मग सगळं हा. कर्ज काढतात कर्ज फेडण्यासाठी परत
हो मग ताई तुम्हाला खरा सांगूना माणसांना आपला आनंद गमावून बसलेला आहे ह्या ज्या आपुन हे म्हणजे काय म्हणतात हे इच्छुक सुखा साठी काय म्हणतात ह्या सगळ्याना नियम नसतोय गाडी बंगला किंवा घरातल्या आपल्या महागड्या वस्तू हे ते. ह्या आशा हेज्यात आपला आनंद म्हणजे गमून बसतात माणसाला मानसिक शांती नाहीये पैशाच्या माग
गर्दी गर्दी गर्दी घरामध्ये सगळी परवा चार लोकं चार लोकांमध्ये पण त्यांच त्यांच एकमेकांबद्दल काही अस अस एवढं ओढ नाहीये प्रेम नाहीये काही नाहीये घरातली चार लोक असेल तरी पण आई आपल्या आपल्या कामात बीझी वडील पण आपल्या आपल्या कामात मुल त्यांच्या त्यांच्या अभ्यास त्यांच्या जगात मुल एकटी पडलीत मूल एकट पडायला लागलीत आणि म त्यामुळे काय होतं ते त्यांना म्हणजे असं बाहेर असं काही माहितीच नाही ना म त्यामुळे मोबाईल वाढला मोबाईल जास्त घ्यायला लागलेत मुलं
नको त्या मार्गाला लागतात आपण मुलांना जर वेळ वगैरे नसलो देत तर चांगले संस्कार तर मग. मग ते पैसे जाऊदेत की एवढं पैसा जवळ असून बी त्याचा काय
काय फायदाच नाही भाऊ ना तेच ना पण ज्यावेळेस वेळ द्यायला पाहिजे ना मुलांना लोकांना त्यावेळेस आपण देत नाही मग बा पुढे जाऊ काय होतं मग वेळ हातातून निघून जाते मग पस्तावा होतो फग
आणि ऍक्च्युली असं पण होत जेव्हा मुलां आप वेळ द्यायच ना तेव्हा आपण कामाच्या मागे असतो आणि जेव्हा आपण घरी बसतो ना पणे वगैरे तेव्हा मुलं त्यांच्या कामाच्या मागे बरोबर मग त्यामुळे आप
ते मुलं पण मग त्यावेळेस विचार करतात अे आई वडील आपण ज्यावेळेस लहानवतो ते आपल्या जवळ नव्हते आता मला तर बाहेर जाणं गरजेचं आहे मग ते मुलं आईवडिलांना वेळ देऊ शकत नाही एकूण एकच होतं म्हणजे कोणीच कोणाला वेळ देऊ शकत नाही तर याच्या कारण मागचं कारण म्हणजे फक्त धावायचंय मला सगळं पाहिजे पैसा बस ह सच आहे वा छान वाटलं खरं तुमच्याशी बोलून खरं छान विषय होता आपला बोलायचा ओके धन्यवाद
मी तुम्हाला आता लगेच फोन करते तुमचा कोणता नंबर आहे